येऊ रायला का आवाज?
हॅलो हा म्हटलं कोणा क्लासमध्ये आहे तू?
मी आठवी मध्ये हाय.
हावं काय कुठं असतो.
हा मी सौंदाळा
सेमि इंगलिश आहे की मंग फुल इंगलिश आहे.
सेम इंगलिश.
हाव काय. हो ना हा ट्युशन वगैरे लाव. हाव काय हावं ना हम्म
तुझे ना नाय ना मॅथ्स ची
हावं आणी कशाची लावलेलीये हाव काय. हा ना हारड जाते का हा ना हा भारी जाते काय भारी जाते का मॅथस आहे
कुठ क्लास नाही लावलेली ट्यूशन नाही लावली की नाही तसचं भारी जाते पण ट्युशन लावली की सोपी जाते.
हावं का हा काय?
हम्म
णाची?
ते गावात कार्तिक सं अ दुचंड्या हाय. की तेच्याजवळ कार्तिक दुतोंडे हाय कीनय तेच्याजवळ.
हाव का हाव का गावातलेच आहेत का मंग सर
गावातलेच आहेत ते.
हावं काय हाव ना तेच वारत ये.
चला शिकवता
हॅलो हो ते काय कोर्स आहे मग मॅथ सायन्स ह
ब मॅस सायन्स एकाषय म्हणजे म्हणजे एका विषय दोन हजार पाचशे दोन मिळून चार हजार पाचशे हा
हाके थांब एक मिनट
हा
हॅलो हॅलो हा माझ कॉल सुरू आहे दोन मिनिटं झाले करतो मी दोन मिनिटं झाली की हं
हा
हॅलो हा बोल
चांग आहे ना मग कमी याच्या शिकवतात चांगलं आहे ना
अ
दोन दोन हजार रुपये कोर्स आहे का हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो मला फोन आ ते हा
मग काही नाही होत हा ओ काय
हम्
होा ना आता फोन सुरूच आहेत हे ऍपचे का एक दोन दिवसच राहिलेत ना वाटते हा तर त्याच्यामुळे कॉल सुरूच आहेत
हम्म
हा
ह
बहुतेक त्यांना मग माझा व्यस्त गेला वाटते
हात हात
हम्म
हो
काय
ह हा त्यांचा मलाही आला होता म्हटलं सध्याच पण माझाही त्यांना व्यस्त गेला की नाही
हा
हा तर मग त्यांनी तुला करून तुम्हाला करून बघितलं असेल
हा काल पण आलता रे जा काल बी बोलते हम्म
आता हे सध्या कॉलची धामधूम सुरूच आहे ना? अन माहित पडलं काय किती दिवस आहे? सुरू येत हे
आता काय मी
कोणतं सारी
झालं का नाश्ता?
हा ह व्हय वाटतं अडीच हजार लहान आहे ना ती. हं बोला
हा नाश्ता नाश्ता वगैरे झाला काय?
हा. काय
नाश्ता वगैरे झाला का म्हटल शाडेतून आल्यावर?
हाव झालता.
हाव काय? मग कशानी जाणं आहे कशानी ये
आता बस नं जातोस तू रोड चालू आपले सायकल नं जात रोडच्यानातं तवं ना
हा ओ काय
हम् सगळे सगळेच बसला जा ता
आज सचिन ना म्हटलं बसची
काय? नाही आता पास काढागीन ना आता युतीनच दोन तीन दिवसानंतर. दोन तीन दिवसानंतर भेटीन काढून. हुं शाळेतच देतात ना ते काढून. तूच खाली बस
हाव काय, मग फ्री राहत असेल ना ती?
नाही ते वीस रुपये घेतात बस.
अं म्हणजे एका दिवसाचे कि महिन्याचे.
महिन्याची
हा काय वीस रुपये?
एका महिन्यात ते
हॅलो
हा ऐकू नही आलं म्हटलं.
काय झालं
ऐकूून येऊन राहिला ऐकू
हाव ना त सु होते आता मला ते आवाज तु तुला येत नाही हा
हम्
आता झाले आपले सात सहा सात मिनिट आता तीन मिनिट बोळा लागते तीन चार
हा हो दे तीन चार मिनिट तुझे किती कॉल झाले मग आईच्या याच्यावरचे आईच्या याच्यावरचे किती कॉल झाले आईचे किती कॉल झाले
का त्याच्यावरच लहर राहिले बाबा घरी नसतात त्यामुळे
हाव काय मग कर्जून आता माझ्या याच्यावर
हव करीन ना
हा
हा
ठी आहे हम्म
दल
ह कोळज म
तक ज ते बनच्या आजी घरी असते ते माझी कल
हो ना
कने हम आजी बोलतोच ते पण आता आवाज नि उरायला न याच्यातून माझीला आवाज द्या
हाव ना ऐकू येत नाही
म बारीक बारीक प्रजतिक
हा ना हा ते कस किती मोठ्याना बोललं तरी ऐकून येेऊन राहिलं
हा त आता जे होऊ राहिल ना लस स्लो स्लो आवाज उ रायला पहिजे मोठा आहे आता थोडासा कमी
हो किती अठ्ठावीसा कॉल झाला का आजीचा
हा म्हणजे हा झाला कि अठ्ठावीस होतात
आह
ला त काय आं
काय म्हटलं ऐकून यालं म्हटल
मी अठ्ठावीस हुतात
हाव काय मग कजुना लागला तर कजुून य या रणी काकुले करजो
हा हा अर मिटलं.
ह हो दे ना.
हा.
हम्म!
मागचच ऍप आहे ते आपलं झालं नव्हतं मी आली नव्हती तुला तुझ्या आई आजीला सांगितलं नव्हत तेच आहे हे ॲप फक्त आपल्याला आता आले. त्यांना येल नव्हते येल होते काय
हॅलो!
हा बोल.
झाली म्हटलं दहा मिनिटं.
हु दे एक मिनिट. हॅलो! एक मिनिट.
दहा झाले दहा.
हाव हाव.
हजार रुपये द्या हा दहा झाले बरं ते काय करून रायला दोघीजणी कर नाही गं